हॅलो.
हॅलो.
हॅलो
आवज आला.
आवाज आला. नमस्कार रीमाताई
नमस्कार.
काय चालू आहे.
काही नाही अ मुलांचं वजन दट म्हणजे वही म लिहत होकीस.
असं का.
हो
तुम्ही.
मी पण आत ता सध्या घरीच आहे. सकाळी अंगणवाडी मध्ये गेली होती.
हा
अंगणवाडी क्रमांक- चार आणि दोन- माझ्याकडे आहेत. आज म्हणजे दोन -दोन नंबरचे अंगणवाडी मध्ये. आरोग्य तपासणी होती. ना
हा
तिथं गेलेली होती.
हो मी पण अ वजन उंची होती. दो अंगणवाडी दोन मध्ये आणि तरक तपासणी पण होती. तिथं. हो मर तर तपासणी पण होती बघून. होते. मू तिथच. खुप टाईम झाला तिथेच.
तिथच वेळ जावला का- हा काल पण म्हणजे. जे इथं अंगणवाडी क्रमांक -एक मध्ये आरोग्य तपासणी होती.
हम
ती एक ताई म्हणत होती म्हणजे. चार वाजून गेले. सकाळ चहा पिऊन एवढेच गेले.
असं काल पण इथं अ अंगणवाडी मध्ये पणवजन उची होती म्हणजे. तिथ पण चार वाजून गेले मी मिीटिंगला येऊन. परत अंगणवाडी मध्ये गेली होती मी जे वही ठेवून. आली होती. ना तिथ वओजन उंचीस. मग ति हि घ्यायला गेली. होती पर तर चार वाज ले होते. तिथ.
चार वाजून गेले का?
टाईम झाला होता.
पूर्ण दिवसच झाग गेला.
हो. आता काय चालू होईल?
आता, आता म्हणजे ते क्युडवेल ॲपमध्ये ते झिरो ते दोन वर्ष मुलांचे ते लसीकरण डेटा भरत होती.
असं.
ते म्हणजे, सापडत नाहीना. ते लसीकरण कार्ड भेटत नाई. कोण कुठे ठेवलं असं कोण अ कुठ फाडून टाकलेलं अस
हो हो.
भेटत नाही, त्यामुळे मग ते अपूर्णच आहे.
असा. मीपण तेच ग म्हणजे, बाकी आहे ना माझं पण. बाकीस, हो बाकी मला आज या. हातानं लिहायला जमत नाही ना. ते फोटो काढून लावून दिले होतेत. ते आता ते बहिणीला म्हजे माझ्या बहिणीला लिहायला लावत होती, मी नावं सांगत होती ती लिहत जात होती.
हम्म.
तर तीपण लिहत, लिहता लिहता झोपून गेली. हम्
लिहिता लिहि च्या झोपून गेली काय? उन्हा उन्हाळ्याचे दिवसचं तसं असतात ना, झोपायचे. कारण की सकाळडीच चांगलं काम होतं ओ. संध्याकाळी मग हे हा जास्ती ऊनपण पडायला लागून जातं ना. यावर्षी खूपच ऊन आहे.
आता, मग काही काम करत होते का?
आता हा तेच काम करत होती मी अ लसीकरणाचे डेट ऑफ भरत होती
असंल
हा आणि ते. जन्म इतिहास डेटा भरायचा आहे तो कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्याला भरायचा आहे मी त्या दिवशी मीटिंगला ना हो. ति ना मे महिन्याचे. त्यामुळे मला तेवढं माहित नाही. गरोदर स्त गरोदर म्हणजे स्तनदा मातेच सगडं भरायचं का गरोदर मातेचं पण.
गरोदर मातेच पण भरायच आहे आणि स्तनदा मातेच पण सांगत होते ना मॅडम. म्हणजे.
गरोदर मा भरलं म्हणजे ती गरोदर माता आहे ना ती स्तनदा मध्ये गेली का मग परत बदलावं लागेल का?
तस ना सरबत. एकचदा भरायच ह एकचदा मग गरोदर मध्ये अस. तेव्हाच मग तो इतिहासचा डाटा भरायला पाहिजे स्तनदा मध्ये कशाला? भरलं गेलं हो हो घरोदर मध्येच
हा मला वाटलं का स्तन दाच फक्त भरायचं म्हणजे स्तन दा मातेच सगळं भरून दिले.
म्ह जे आपण गरोदरा मध्ये भरले. आले म ते आता त्यांचं तर जाऊ द्या पण जे स्तनदा असतील ना. त्यांचं तर म्हणजे. हो पहिले गरदर मध्ये भरला नसते ना. त्यांच मग स्तनदा त्यामध्ये बरावं लागेल.
असं का?
त्यांचे पहिले भरलं नसतील ना मग. त्यांच बराव लागणार हा.
चांगलं आहे ना.
बरून घेतलं का बाकी?
का आहे ना? स्तनदा मध्ये एवढंच भरलेलं आहे गरोदरच बाकी आहे. हा. कारण कि मग दुसरं पण काम येऊन जात ना सकाळी मग देस चंदा मात्याला भेट द्यायची असेल अ नि गोरोदरला किंवा अशा मॅम मुलांना ते तो काम करतो आणि मग संध्याका काडी घरी येऊन काही जेवण मेवण करून मग ते करावं लागतं
हो
अजून आप आपलं घरातलं काम पण असत
मग ते पण आटपावं लागत घरातलं काम आज मग जेवण काय
ही अ जेवन मुगाची डाल मुंगाची डाळ आणि गहूची भाकरी
अच्छा है हो
हा
आता काय बनवणार
आता भाजी बनाव बनवणार.
आता भाजी बनवणार हो भेंडीची
हा
हम्म
कारण शेतात जातात तर मंग रान भाजी पण आणली असती पण आता घर घरीच आहे आज गेलीच नाही तर मग आपलं काम पण होतं ना ते आरोग्य तपासणी अंगणवाडी मध्ये त्यामुळे नाही गेली.
अच्छा
आता जायचं होतं पण आता आता नाही.
आता व्हय, कशा ला आता हा आता उद्या रविवार आहे कुठं जायचं होत कुठं जायच कुठं जायचं हो तर तुम्ही सांगत होते असं
हा शेतात
शेतात ह शेतामध्ये आता काय काम
आता काय कचरा हे जायच काम आहे ना आता
डायरेक्ट तररोटा मारून देत.
रोटा मारलं का चांगलं काम झालं असत.
मग रोटा भरून द्यायच ना. जेव हानन लकर होण तेव्हाच परत ते कचरा. घ्यास करता करता अस. हम तसं पण होऊन जात.
कारण की तो म्हणजे शेतात पण घर बांधलेल्या होता ना त्यामुळे मग अं शेतातलं काम करायला वेळच नाही भेटली त्यांना.
असं हो.
त्यामुळे कचरा असाच पडलेला आहे आणि अ कलटी मारून टाकलेली आहे आता. पूर्ण शेतात आता काय पैसे पैसेे त्याच्याकडे असतील तर रोटा मारून देणार.
हो चालेल, म्हणे तस करा.
हम. आता पाऊस पण सुरु झाला समजा या महिन्याला
हम्म.
कधी पण पाडी पाणी जास्ती पडू शकतो आणि पेरणी पणचालू होऊ शकतो. शकते.
मग आमच्यात गेले शेतीमध्ये. ते काय संपतात ते. ह
तू पण जात
नाही म नाही. जातचे त्या
मी पण नाही जाते जेव्हापासून कामाला लागलेली आहे ना तेव्हापासून गेलीच नाही. समजा रे अशा दिवशी एवढंच
म ममी करत शेतात जेव्हा म्हणजे पाळीवरच तेव्हा जाते मी असंच नाही जात, हो.
हम्म.
नाही तर नाही.
हु काय मंग, आपल्याला मंग करावंच लागतं ना शेती
मंग करावच ते कामच म्हणून काम, ते काम पण ते काम पण करावं लाग
अ हा. आणि तुझ्या अंगणवाडीच्या आ अंगणवाडीमध्ये लसीकरण उ झालं का?
हो झाल नशीब करन ना माझ्याकड दोन अंगणवाडी आहे, अंगणवाडी क्रमांक दोघांनो दोघ अंगणवाडी मधे नई. म्हजे दुसऱ्या अंगणवाडीमध्येस् दोघांचं पण करून घेतो. दोनी अंगणवाडी दोन अंगणवा अ म्हजे अंगणवाडी क्रमांक दोन मध्येच होत लसीकरण
आस आमच्या इथं ज चार अंगणवाडी आहेत. तर पयल्या सोमारी अंगणवाडी क्रमांक एक आणि दोन मध्ये एकत्र केलं जात का? आणि दुसऱ्या सोमवारी अंगणवाडी क्रमांक चार मध्ये, अ आणि दुसऱ्या सोमवारीच म्हजे अंग अंगणवाडी क्रमांक अ तीन ला होतो म्हजे बैडीपाड्याला हा.
दहा मिनिटं बघून घ्या.
मिंट बघितलं.
आ बघितलं ना अकरा मिनिट होऊ देे ना
अकरा मिंट मग आपल्याला काय जास् थोडे देणार का ते
अय आता स्वयंपाक करू.
हो.
चल ठेवते हा धन्यवाद
हो हो सालेल